हो, येतोय. येतोय. आता माझाच मला काय येतो काय नाही? हहह, माझा चालू राह दे मग. नाही. नाही. चालू तर राहूच द्यायचाय. हम्म, काय म्हणत होते? काय आयडिया आल्या बिझनेसची?
हां, अगं मी असं विचार करत होती की आपण आता शिकतो आहे ना प्रॅक्टिस करायची कटिंगचे. पॅटर्न्स वगैरे असे डिझाईन करायचे छान वगैरे त्याची छोटे छोटे छोटे व्हिडिओज करायचे, क्रिएटिंग करायचं. आणि आता मस्त पावसाचं सीझन आहे. आपल्याला मार्केटिंगला पण वेळ आणि शिकायला पण वेळ आहे, तर मग असे छोटे छोटे तर अस फोटो फोटोशूट करायचे, फोनवर वगैरे असं करत राहायच. अ हवं तर तू मेकअपच तुझ करू शकत म्हणजे स सोबत
मेकअपच पण करू शकते आणि हे पण करू शकते. हो आपलं स्टिचिंग सॅमपलही बनते. ते नाही का आता तु बघील. इंस्टावर बघितलंय का ते छोटे छोटे बघ. अ ते हाताचे डिझाईन्स असतात हातावर पफ स्लीवीस असत. त्याचे व्हिडिओज टाकले कोणीतरी कोणीतरी आता बॅकलेग टाक. म्हणजे तेवढी एक छोटीशी तीस सेकंड शिकले. त फास्ट फॉरवर्ड म काय फास्ट फॉरवर्ड पंधरा सेकंड मध्ये पण जात ह म्हणजे कस असं आपण ते ही. शकतोस. कोलाजमध्ये ही करू शकतो याच्यातही करू शकतो. पण आता पाऊस चालू आहे ना, मग माझ्या मेकअपच काही असं हे नाहीय कारण की कसं करायचं? समोरची मॉडेल पण पाहिजे. मेकअप च नाही ग आता समजून . तू आता मार्केटिंग करत पेज तयार करायला कंटेंट आता करून ठेवायचं जसं सीजन येईल तस तस आता लगेच श्रावणातून सीजन सू
तक ना.
हा म माझ तस हेअरस्टाईलच चाललं होत विचार म्हटल्या छोट्या छोट्या हेअरस्टाईलच आपण पफ कस बनवायच फ्रंट वेरिएशन कस.
कसे द्यायचे त्याच्यात आपण फेस न हा. हा म्हणजे आपला फेस टाकायची गरज नाही आपण फक्त. व्हिडिओ बनवू शकतो म्हणजे तोही एक प्रश्न नाही आपल्याला जो फोबिया किंवा काय म्हणतात ते येईल तर.
ते तर आहे विचार आहे खूप. पण वेळ कस मॅच करायच ना ते ते बघावं लागत नाही. नाही तरी माझं मी तुला बोलली होती म्हटलं ते कोटेशन पण नव्हतं बघ आपण एखादा कोट आपण लिहू शकतो. किंवा त्याला वॉइस देऊ शकतो माझ्या डोक्यात ते म्हणजे कसं आहे, माहितीय का? आपण आठ दिवसाच कंटेंट आहे ना? म्हणजे आता मी जरी आले तिकडे हा दोन-तीन तास किंवा एक एखाद्या दिवशी तू इकडे आली तर माझं कसं होत? आपण एखादं छान बँकड्रॉप करायचा. आता तुझ्या मराठी अक्षर चांगले असतील ना? हो, तर मग आ पण ना मराठी अक्षर म म्हणजे तुझ्या हँड रायटिंग मध्ये आपण कोट छान-छान शोधलं असत. आणि त्यात ते पण करू शकतो, हा म्हणजे कसं आता एक डिवोशनल पण करू शकत. एक तर आता लोक कसे करतात, आता भगवद्गीतामधले श्लोकच असतात. तर त्याचं मिनिंग सांगायचं. किंवा ते श्लोक संस्कृतमध्ये लिहायचं आणि त्याच मिनिंग आपण मराठीमध्ये कन्वर्ट करून सांगायचं, अस माझ्या डोक्यात पण विचार होता. म्हणजे कसं, आठ दिवसाचा डेली एक कंटेंट करायचं म्हणजे आपण आठवड्यातून एक-दोन दिवस जरी भेटलो ना, तरी आपल हे कंटेंट ना कंटिन्युअस चालू राहू द्यायंच. म्हणजे आता आपण भगवद्गीता कम्प्लीट केली ना, मग त्याच्यानंतर आपण गुरुचरित्र पण करू शकतो. दत्त म्हणतात असं, मग पुढे हे करू शकतो. हो, मग त्याच्यानंतर आप एक-एक पोती गुरुचरित्राच करायच का स्टार्ट? हा-हा करूया. म्हणजे कसं आहे, माझ्या डोक्यात कसं होतं, आपण बघ आपल्याला रोज येता येईल असं काही नाहीे. कधी आता पिलु आजारी असणार, कधी तुला कुठे जायचं, कधी माझ्याकडे गेस्ट आहे. कधी कुठे जायचं--टाइम मॅच होईला पाहिजे. माझ कसं होतं आठवड्यातून एक दिवस मी जरी आली किंवा तू आली अस दोन दिवस आपण काढूया. हा, असं आपण काढूया, असं कोटस करूया. आठवडभराचं पण एवढं--मी एवढं नियम ठेवायचं की आठड्यातून एकदा भेटलंच पाहिजे आपण दोघी. ए, दोन दिवस एका दिवसात नाही होणार. दिवसात आपण लाईन बनवू शकतो. हम्म. तशी कोटेशन टाकू. माझ्याकडे आता ती स्टँड पण आहे. ट्रायपॉड स्टॅन्ड ट्रायपॉड स्टॅन्ड माझ्याकडे पण ये, मला फक्त एलईडी लाईट मागवायची. एलईडी लाईट पण ये माझ्याकडे. रिंग लाईट आहे ना? हां, मग आपलं टेन्शनच नाही ना गं! हो. मग पाहिजे तर मग मी ती रिंग लाईट ती पण आणू शकते. म्हणजे कसं ये, आपल्याला पण आता इन्स्टाग्रामचा सोर्स कसा आहे ना, आता त्याच्यावर डिपेंड करत नाहीतर आपल्याला व्हिडिओ ऐक
मित तुला सांगते, आपण असं पण करू शकतो की जे आपल्या याच्या द
दत्ताचे जे म आवा- आवाज ब्रेक होतयं. आधी बॅक अ बॅकला गुरुचरित्राचं हे करायचं. हो. मग आपण तसं एक-एक-एक कोटी कवर करू शकतो. करण्यासाठी काय करायचं ना, माझं एक फ्रेंड ये, त्याचे त्याच्या पोस्टला लिटरली, अगं, चोवीस-चोवीस के लाइक येतात, सिरियसली! विचार ना मग, कसं आहे, आम्हाला स्टार्ट करायचंय. अगं, तो मला एवढं सांगते, मला काही कळत नाही. मी म्हटलं, जेव्हा करेल, करायला घेईल ना, तेव्हाच प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली करूया आपण, हाच विचार. म्हणजे कसं मला डेली येईल, येतच येईल असं नाहीये, तुलाही येतं येईल असं काही नाही. पुढे तर आपण दोन दिवस कसे ही काढू शकतो, पण माझा आता हा ठीक आहे हा पॅक- तिकर म्हणजे हा विचार झालायं आपला ही आवड आहे म्हणून, पण याच्यामध्ये इन्कम सोर्स कसं, कार्ड करता येईल आपल्याला तोही विचार करावा लागेल ना. आता इंस्टाग्राम हा इंस्टाग्राम पे करत किंवा युट्यूब पे करत. आपण युट्यूब वर पण व्हॉईस ओव्हर टाकू शकत, शॉर्ट शॉर्ट क्लिप्स आहेत. पेज बनवू शकतो टाकू शकतो तेच व्हॉइस ओव्हर ची प्रोसेस माहिती आहे का तुला. नाही ना मग, आपण ते करूया ना. एक तो राज राणीचा कोर्स हाय बघ, त्याच्यात येना त्यांनी- युट्यूब च आणि इन्स्टाच चॅनल कसं हे करायचं, ते दिलेलं आहे मला असं वाटतं दोनशे रुपयाचं हे ते करावं. हां करून घेऊना आपण मगं, हो चेक कर मला कळव तसं, मग करूया आपण म्हणजे मला ही तरी आयडीया- थोडी बरी वाटली म्हणजे आपण आठवडयाच कंटेन प्रायडी - करून ठेवायचं, आणि मग ते पोस्ट करत राहायचं ते काय आहे आणि त्याला असं काही नाही रोजच पोस्ट करायचं दोन दोन- दोन दिवस- सहन नाही करू शक- हं म्हणजे आपण क्रिएट करू तर आठवड्याचे आठ- आठ कंटेंन- क्रिएट करूनच ठेवायचे ना, म्हणजे आपल्याला जसं वेळ मिळेल तसं आपण करूया. तेच ना तर तो जो आणि आहे ना, त्याचे अ त्याला पे आउट्स - ते पण येतात हां मग तेच विचारशील की कसं काय. ओल इन्स्टावर,
हां
हा म्हणजे फोटोग्राफर म्हणजे, टुरिझम आपलं नुसतं नेचरचं वगैरे, ओके -ओके मग विचारून मला-मला शेअर- मला पण शेअर करशीलना प्लिज बघते मी - हा आणि मग एकदा - एकदा बोलून पण बघ ना, त्याच्यासोबत की कसं काय पे आउट मिळतं. का म्हणजे कसं हे बघ, आता हे देवाचं लोक येना आता खूप- तु कर कर पण आपल्यात तेवढा कॉन्फिडन्स पाहीजे ना. पण सांगते ना तुला आपण हेच करूया
लक बाय चान्स आपलं प्लेआउट मिळालं चांगलं आहे आणि ही गोष्ट काय लाईफ टाईम संपणाऱ्यातील नाही आहे तू इथेच राहणार आहे मी इथेच राहणार आहे काय आपण काही वेगवेगळ्या सिटीमध्ये जाणार नाहीये आणि त्यातल त्यात नशिबाने जवळ आलोय राहायला
हो
हो नाही तर मग आपण हा एकदा बोलून बघ कसं आहे काय आहे मग आपण चालू करून देेऊया ना, जेवढ्या लवकर चालू करता येईल तेवढा लवकर चालू करू.
चालेल आणि तो ना बहुतेक येणार पण आहे नाशिक मध्ये तर - तर आपण भेटू पण शकतो तेव्हा त्यांना मग तेव्हा बघूया डिस्कस कर
हम्म चालेल हा एकदा आधी फोन हा हा विचारून की कसं काय मग आपण प्रॅक्टिकली भेटून बोलून घेऊया काय आमचं असं असं वि जरा आहे काय त्यांचा कस करता येईल मॅडम मग सुरुवात आपण गुरुचरित्रापाासूनच करुया चालेल ना मला डेमो कस पासून वाटतो माहितीे आहे का आता हे येतय ना एकादशी तर म्हटलं मी एकादशीच शूट आहे ना हेच्यावर कर ते तर तिथून एक तिचं असं स्पेशल फोटोशूट झालं पेज तयार करून म्हटलं त्याच्यात बघावं असं फक्त शूट्स टाकायच हा पण ते शूट्स आपल कंटिन्यू नाही पानचट ह शूट्स आपण कंटिन्यू करायला पाहिजे ना असं म्हणजे
मग नाही आपल्याला जस जस रिस्पॉन्स भेटत जाईल तस तस आपण पण करू शकतो
हे बग आता माझं कसं होत आता ही झिरो इन्व्हेस्टमेंट आहे आपली शूट्स आता जर आपण पेज काढायच तर ठीक आहे आपण याच पण बघू या पिलोच ह आपण तुझं आणि माझं जरी आपण कोल्याब जरी घेतला तरी मेकअपच काही नाही
हां हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो बोलत रहा आवाज येत असेल माझा तर बोलत रहा बोलत रहा हॅलो